हा
आवाज येतो का? हाम बोला
काय काय भाजीपाला आणलं मग तु?
मी काय वांगे आणलीत मिसळ ला सामान पाहिजे होत ते आणलं.
हम्म
आणि मग काय आणणार नाही कारण आम्ही रविवारच्या बाजारला दा बाहेर गेलतो त्यामुळे सा हित्य घेऊन आलोय त्यामुळे काही या वेळी आणाय नाही.
लिंब कशी आहेत तिकडे?
लिंबू पंचवीस ला पाच सहा असा आहेत.
बापरे तुमच्याकडे खरंच पाच सहा का पंचवीस ला?
हां.
हां मग जसं काय आमच्याकडे वीस ला वीस ला किती चार पाच हां बरोबर आहेत.
होय लिंबूचे महागच आहेत रेट महागच आहे.
हो आता कमी होतील अग ते पाऊस पडेल ना
आता पाऊस पडला मग कमी होतय.
हम्म वाळवणाचे पदार्थ करता का तुम्ही?
काय बोललासा?
वाळवणाचे आपण उन्हाळे पदार्थ करतो ना पापड, कुरड्या
करतो की, केले की.
अच्छा काय काय करता तुमच्यात?
आमच्यात आंडी पापड उडडाचा पाप पड अ हळव्या अंडीपापड.
अंडीपापड?
हां
सात
उकडून घेऊन करायचं. तांदळाच्या पिठाचं.
अच्छा.
हां पालक पालक पापड करतात. पालकची भाजी असते ना त्याच पापड.
बापरे मी पहिल्यांदा ऐकतीये. हां उडदाचे करतो आमच्याकडे ना उ उडदाचे नागलीचे तांदळा चे अ नागली नाचणी माहिती आहे का नाचणी?
नाचणी चत
हां नाचणी माहिती ना?
हां खातेली?
हां नाचणी म्हणजे लाल रंगाच बारीक बारीक असतात बघ दाणे.
हां तेच झाल.
तुमच्याकडे काय म्हणतात त्याला?
काय एवढं पण काय माहिती नाही
हां नाही म नाचणी असत ना नाचणी सत्व आपण नाही का लहान बाळाला पेज
हां ते कळालं की मला.
हां मग नाच अ नाचणीचे पापड असतात. अ उडदाचे पापड असतात तांदळाचे पापड असतात तिथून पुढे गेली तर बाजरीच्या ना आमच्याकडे बिबड्या करतात बाजरी असते ना आपली त्याचे पापडसारखे ते बिबड्या करतो. नंतर साबुदाणा बटाट्याच्या चकल्या करतो बटाट्याचे व्हेपर्स करतो. अ आणि लाल मसाला करतो काळा मसाला करतो.
लाल मसाला आणि काळा मसाला म्हणजे?
मग म्हणजे लाल लाल त तिखट जे असतं ना लाल तिखट नुसतं तो लाल मसाला असतो. आणि बाकी आपले जे गरम मसाले घालून जो केलेला असतो ना. त्याला आम्ही काळा मसाला म्हणतो.
हा हा हा
तुमच्याकडे काय?
आमच्याकड असे नसते लाल मसाला आणि काळा मसाला काय हम् नाही वेगवेगळी हे असते ना फॅशनची टेस्ट.
बा
आमच्याकडे अ चुलीवर हे केलेले असतात पापड केलेले असतात तांदळाचे अ आपल हे घ्यायचं आपण जेव त्याला ताट असतोय त्याच्या माग तांदळाचे असतो गोल फिरवायच आणि चुली घालायचं.
हा हा
भरपूर करतोय सांडगे सांडगे घालतात माहितीय ना सांडगं.
अ सांडगे नाही आमच्याकडे ना वडे वडे करतो झाारूून करतो आम्ही.
सांडगे नाही करत म्हणजे मा माझ्या माहेरी तरी नाही करत बाई. ही इकडे मी आता इकडे सासरी आल्या पासून ऐकते मी सांडगे वगैरे
हा तिकट सांडगे ते त्याच्यात काय आपली डाळ दळून आणायची
कोणती?
अ ही जी आ तस आपण हे करत नाही काय हम्. प आपल्याला भाजी पालक नसल तर आपण पोळी करत नाही का ह डाळीची झुमक्याच्या डाळीची
अगं अ हरभऱ्याची डाळ
हा हरभराचे जायच लक्षात येत नाही हरभराचे डाळ दळून आणायची त्याच्यात आपली मसा चटणी मसाला टाकायचा अ कोथिंबीर टाकायची लसुन टाकायचा आणि ते मळायचं आणि ते करायचं. असं कोचायचं हाताला असं कोचायचं शिरा दिसतात त्याला आणि उन्हात वाढवायचं आमटी छान होती तिची
आणि काळी आमटी करायची का त्याची?
आमटी करायची त्याला जरा दुख व्हायचं. पण म्हणजे असं चेचायचं अ टॅमॅटो कांदा घालून फोडणी द्यायची छान हो आमटी तुम्ही तुम्हाला जर माहि नसलेच आहे रेसिपी तर यु ट्यू बला टाकून बघा. सानगे सानगे आमटी हा असं टाका समजल म्हणजे
बरं आणि ते कडकच उन्हात वाळत असतील ना आता ते.
हो कडक क कडक उन्हातच
हा कर पण आमच्याकडे कि नाही आमच्याकडनं वडे करतात ना ते मला खूप आवडतं तर त्यात वडे मा- वडे असतात वडे आमच्या कडे झार झारलेले वडे असतात आपली मठाची डाळ घ्यायची. मुगाची डाळ घ्यायची मठाची अ मटकी करतो ना आपण आता तुम्ही सळ केली असशील ना? हा हा तर त्या मठाची डाळ आम्ही त्याला म त्याचं त्या डाळीला आम्ही म्हणतो मठाची
हा
ची डाल ती डाळ घेतो अ त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी याची डाळ टाकायची मुगाची डाळ टाक मुगाची माहिती असेल ना हा मुगाची डाळ टाकतो. थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकतो ठीके त्याच प्रमाण अस काहीतरी तर ते ती रात्री भिजत घालायची. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या त्यामध्ये जिरं घालायचं ओवा घालायचा लाल तिखट मीठ आणि हिंग असं घालून आणि गिरणीतन वा आणायचं ते अस जाड भरड खूप जास्त बारीक पण नाई ते गिरणीवाले बरोबर दळून देतात आपल्याला मग दळून आणल ते असेल ना बाकी काहीच नाय त्याच्यात थोडीशी कोथिंबीर वगैरे तुम्ही घालू शक किंवा नाही घातली तरी फाईन छानच लागत आणि आपली चाळणी नसते का चाळणी गहू वगैरे गाळण्याचे ते असतात बघ चाळण्यामुळे- मोठ्या मोठ्या गहू गालतो बाजरी गालतो हा तर तशी मोठ वडे झाारण्याची अशी गाळणी भेटते तर त्याच्यात मग कडक व अ उ जेव्हा पडत ना त खाट घ्यायची खाटेवर किंवा खाली पण तुम्ही टेरेस स्वच्छ असेल ना तुमचा तर टेरेस वर पण एक कागद टाकायच प्लास्टिक- किंवा मग खाटेवर टाकायचा कागद आणि त्याच्यावर हे जे पीठ आप पण दळून आणलेलं असेल ना तर वाटण हे वाटण मस्तपैकी झा याच्यात टाकायचं आपण पीठ कस गाळून घेतो तस ते ते टाकायचं आणि मस्तपैकी हाताने त्याला असं प्रेस करून करून घ्यायचं. आणि ते प्रेस करून करून ते वडे असे झाारून द्यायचे आणि मग ते छान आता उन्हाळयात जेव्हा कडक उन्हाळा असतो त्यावेळी तर काही प्रॉब्लेमच नसतो. त्यावेळी मस्तपैकी ते असे कडक वाळू द्यायचे आणि छान कडक एक दिवस पूर्ण दिवसभर त्याला वाळू द्यायचे. नंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा काढून घ्यायचे ते निघ एकदम छान निघतात अग जसे वाळले ना मस्त निघून जातात चिटकत वगैरे काही नाय ते आणि मग परत दुसऱ्या दिवशी थोडस ऊन वगैरे दाखवून द्यायचं आणि मग ते छान वडे तयार होत तात आणि ती वड्याची भाजी कशी करायची साधी आता तुम्ही जशी ते काय म्हटले तू सांडग्याची आमटी करतात ना तशी पण करू शकतात किंवा मग तुम्ही- अं कांदा असतो ना आपला कांदा बारीक कापायचा तेल टाकायचं. जिरे मोहरी, हिंग, कडीपत्ता, लसूण- नंतर कांदा घालून फोडणी करायची त्याची छानपैकी आणि छान परतून वगैरे घेत का त्याच्यात लाल तिखट टाकायच थोडंसं थोडं ग्लास भर त्या फोडणीमध्ये अ आणि छान उकयच ते पाणी उकळलं क ते वडे टाकून द्यायचे. आणि मस्त उकळू द्यायचे ते छान नरम झाले की झाले की की टेस्टी भाजी लागते खूप सुंदर भाजी लागते. खूप छान भाजी लागते तर ते पण मला खूप आवडतात असं तुला कोणती भाजी आवडते?
भाजी मध्ये, हो. तर तस काय नाही खाते मी सगळं माझं काय तसं काय नसतं.
नाही हो बरा. हा पदार्थ तुमच्याकडे नॉनव्हेज जास्त होत ना मे बी.
हो आपल्यात सारखं लागत आठवड्याला दोनती मॅच असत मटर अ पंधरा दिवसाला,
मासे वगैरे भेटतात का तिकडे?
आह.
मासे भेटतात.
मासें भेटतात की.
हम्म!
तुम्ही खात नाही का?
ना म बाहेर असं नाही कि डायरेक्ट ते म्हणतो ना. पण बंदच नाही केलेलं पण असं खूप आवडेल नाही खात ब कोणी घरात तस खूप आवडत. माझ्या माहेरी असायचं पण इकडे काही कोणाला एवढे आवड नाही. खाण्या त्याच्यामुळे ते पण बऱ्यापैकी अस खूप नाही होत घरामध्ये. आता तर ते रेसिपी पण विसरून गेलो असं वाट. तिकडे होती का इकडे खूप. खू खूप मजे असं व्हायचं ना आई करायची असं बघून ते मसाले वगैरे. मग होत ते. पण मग इकडे आल्यापासून मग का एवढं कोणी खात नव्हतं आवड पण नव्हती मग या बाकीच्या रसिी खूप जवळश वाटयला लाग. महिना खूप झाल अस. कैरीच लोणचं घालतात का तुमच्याकडे?
हो घालतात कि.
लिंबाच पण घालतात.
आा.
लिंबाच पण घालतात.
ओके ठीक आहे चालेल मग ठेव.
हा.
बाय.
हा.